हॅलो,
हा.
हा आता एक वाजेपर्यंत जरा बोलूया आणि बास करूया.
हा चालतय. ते मला पण ती बहिणी फोन करणार आहे बघ तिच्या संघाने बोलत बसू.
कंटाळा आलाय बोलून बोलून.
असू दे की बोलल्यावर पण पैसे येतात. ऐकल्यावर पण पैसे
तिला आता मम्मीला बोलाय देणार ग तुझ्या फोनला.
होय, मला पण कंटाळा आलाय गं. तुझं किती सेकंड झाला? मा माझा एकच फोन झालाय तो पण शून्य सेकंडचा झाला.
काय नवत माझा आता विसवा विसावा कंप्लीट झाला.
हा हा नाव काय पडाले माझा फोन आल्यावर?
मम्मीच.
हां. आणि काय बाकी काल मला ऋतुदिदी म्हणाली तुजा आणि तुझं आणि नाझियाच कॉल रेकॉर्डिंग आलत लई वेळ ऐकालतो म्हणून.
काय आलत? कोणाच आलत?
ते निकिताच काय तर म्हणजे कुठे मध्ये तुम्ही कॅपराऊंड बद्दल बोललाय. परत युनिव्हर्सिटीत काय काय झालंय हे बोललाय. जुबेर सरांचं बोललाय फीज देन द्यायची आहे असं तसं.
ते पंग आलंय?
होय.
अगं बाई! रेकॉर्ड करून पाठवाल कधी?
म कशाला होता का?
हं.
तसं काय नाही, मग तू कुठं कुठं गेलास सुट्टीत फिरायला?
मी कुठेच गेलो नाही अगं सुटीत फिरायला. फक्त आत्याकडे गेलतो आठ दिवस राहून आलो तेवढंच. आपलं ते पण सीईटीचा न हेचा रिझल्ट कुरळपला गेलतो.
किती लांब आहे मग?
इथन पहिला इस्लामपूरला जायेत इथन दोन तास लागतात इस्लामपूर जायला.
हा
दोन तास म्हणजे थांबत थांबत वगैरे जातात ते दोन तिथनं कुरपला जायला एक पाऊन तास धर
हम् इस्लामपूर जवळ आहे का
हा इस्लामपूर पाासन जवळ आहे होय अडीच तीन तास लागतात ग
मग इस्लामपूरचे पण काही चांगले चांगले कॉलेजेस आहेत बघणार असलीस बक्की
बघितलं इस्लामपूरच्या कॉलेजला कुठे एल सी आहेत
हाय ठीक आहे
कुठल्या कॉलेजला नाही आहे
तत्र ऐकल तु मी कुठल्या तर हाय कॉलेजला
जयसिंगपूरचा ऐकला असेल तू
नाही जे ते तर आहे काय माहित आहे कि तेिथ सगळं आहे मेडिकल इंजिनिअरिंग सगळं आहे ते नाही इस्लामपूरला पण कुठलं तररी कॉलेज आहे मुठतं त्याला हाय
काय माहत बघाय पाहिजे
हम्म बघ खर तिथं गेली असेल तुला पाऊन तास रोज येता येता पाऊन तास जाता पाऊन तास
तेच की आणि हेर आपला पाहिजे ग
आणि तसं की पाहुण्यांच्यात राऊंड रांड किती बाई थोड दिवस चांगलं वाट
नाही बा ते कम्फर्टेबल वाटत नाही पाहुनांच्यात राहणं कारण आता पाहुनांच्यात राहायला मला काम करा लागणार नाही करून चाल आपण कंटाे घात आलो काम नाही काय नाही चालून जात ते तस पाहुण्यांच्या नसते ग राहिले म्ह का काम करा आणि दोन वर्ष
तसकी होकंटायते
आणि आप घरा आपण घरात सुट्टीला गेला तर गेला मला लाज वाटत ती बा मी एवढे दिवस राहायला मी आलो लगेच त कस वा
मग तू काय अभ्यासासाठी राहणार आणि अभ्यास पण होत नाही ग कॉलेज मध नाही आ थोडं काम करू लागायचं
तस काय नाही त्यांचे आत्ताची क जॉईंट फॅमिली आहे ग त्यां सासू सासरा आहे जाऊ की त्यांची पोर आहेत
काय नाही सोडं चालत नाही तस
म त्यांच्या घरात पण स्ट्रिक्ट आहे बहिला म्हणजे अजजां ना आातन हॉलमध्येध्ये असल की हॉलमध्येध्ये बसायच नाही अस तस ल आहे
अं बाप रे असं कसतय अजून किती माग राहतात
तेी फक्त अजोबाास त्यांचं लय जुन काचं विचारलं बाकीचे सगळे कोण नाही माग पुोड आहेत त्यांनीच फक्त आज त्यांनाच आवडत नाही ग म्हणजे पहिल्यापासन त्यांनी असं हे आहेत ग आधीच्या काळातली म्हातारी माणसं कशी असा तस टाईप आहेत म्हणजे आत्ता आता तरी काय बोलत नाही सोड खर तरी पण ग असतेच की त्यांच्या घरातली सुद्धा कोण त्यांच्या आजोबांबरोबर बोलत नाहीत नातू नाही नाू त्या म्हणजे त्यांची नातू नातू पण बोलत कि पोरं पोरी त्यांची पोरं पण त्यांच्या बरोबर बोलत नाहीत बाऐको बोलत नाही त्यांच्याबरोबर
का भीती न काय रिस्पेक्ट न काय रागानं
वांडायेत म्हणून असं काय बोलायचं त्यांच्याबद्दल असं म्हणून
मग काय असं म्हणजे अजून अजून स्ट्रॉग आहेत का चालत फर तर
वय मग
हम्म हम्म हम्म हम्म
बरोबर संध्याकाळी बरोबर द सात वाजता त्यांना जेवण तयार लागते
म्हणूनच एवढं फिट आहेत त्यांचा जेवणाचा टाइम येलय प्रॉप
हा दहा वाजता जेवण लागते म्हणजे आधी कस नी हे होत ग ते गाव गावाच काहीत असतात की सगळं हे करणारे असतात का न्यायनेवाड करणारी त्या टाईप म गावाच होतीच त्यानी त्यामुळे तेव्हा त्यांच जेवणाचं टायमिंग त्यां तसं होतं म त्यांनी तेच कटिन्यू कले टीव्ही त्यांनी जेवलं की जेव्हा हॉलमध्येध्ये बसतात तिथे टीव्ही लावायची नाही
म्हणजे सात ला ती वला
टीव्ही बंद बरोबर सातला टीव्ही बंद तिथनं पुढं त्यांनी जेवत्यात जरा फिरून आल्या तिथं झोपत्यात परत टीव्ही बंद सकाळी पण दहा वाजता जेवलं की जरा फिर लगन करतात साडे दहा पा अकराेत दुपारी तीन चार ला उतवर म्हणेीव्ही बंदच
म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम टी व्ही बंदच असते
पॅक मारायचं तेला चालू असुदे किव्हा नसूदे
का म्हन तेनी बघतात काय त्यांनी बघतात
हा बातम्या फोन वर बगत्यात त्याच्या फोनला दोन जीबीचा डाटा असतोय त सपपवत्या त भरत नाही त्यांना
मो आपल्यापेक्षा जास्त येडे होय
हबा
म्हणजे आपल्यापेक्षा जेन्स य
होय प आ तरी पण टी वहीला रिचार् पाहिजे आणि सिरियल बघितलेला त्याच नाही आवडत नाही मग आता आमी बातम्या बघत बसा.
म्हणजे घरातलं कोण सिरियल बघायचं नाही.
हा तरी पण त्यांची बायको बघत्या ऐक कत नाही.
बायको कड काय? चगाला आहेी मग मग काय तू तिथं राहू शकत नाही की
नाहीच कि मग मला नाही बाबा असल. घराले त्या कस आपल्याला फ्री राहून सवय असते आणि त्यांच्या एकदा घरात गेलं क तुला सांगतो. बघते मी गेलतो कि नाई कधी गेलेल्या दिवशी जे त्यांच्या घरात आत पाऊल टाकलंय. ते मी पंधरा दिवसांना आलो की नाही बरोबर त्याच दिवशी मी घरातन बाहेर आलले. त्यावर घरात ना बाहेर नाही.
एवढं दिव मग टी वही पण बघायं मग पय करायचं मोबाईल पण बस.
फोन मी दिवसभर फोन आणि तिथ जिओला त्यांच्यात रेंज पण नाही. काय करायचं असं झाल. मला खोई मग दिदी संघ बोलत बस कुठंदीच्या दिदीच्या फोन मध्ये रीला बघत बस. मग दिदीच नेट सपलं की मग जरा खिडकीत धरून धरून माझ्या फोनला नेट यायचं मग दिवसभर दिदीच रील बघून सोपवायचं संध्याकाळी माझ्याात बघायचं. मग एका दुसरा पिक्चर तिच्या फोन मध्ये धुरंधर वन धुरंंदर टू आणि थ्री सिक्स अस. कुठलं कुठलं लय पिक्चर होतात ते बघून संपवलं. तीन दोन दिवसात तीन चार पिक्चर बघून सोपवलो मी लॅपटॉपला
हम.
त्यातल पण तीन दिवस ती कॉलेजला गेली ती दिवसभर बाहेर मी एकटीच घरात. आणि खाल्ली यायचं जेवायला जेवायचं परत वर जाऊन बसायचं परत संध्याकाळी एकदा वर जाऊन बसल की रात्री जेवायलाच खाली यायचं नऊ वाजता.
ण काय त्यांना जावा ते आसल्यामुळ काम पडले लाग.
काम प आली सक ताई मला उठायला दहा वाजलं उठायचा त्यांची सगळी कामण दहाला बरोबर जेवण मला सगळ जेवण झालं. दिला अस ना.
होय!
आणि संध्याकाळी सहाला तरी पाचला त्यांनी जेवया घालणार सात जेवण तर सगळं जेवण झालेलं असणार त्यांचा शेंगावढं फोडाला जात होत ब मग शेंगा तेवढं फोडत होत खाली आता शेत नाही ना खूप पेरणी बिरनी करत होते ना शेंगा पडायला तेवढं. नाही नाही होती आता घर बांधल्यावर विकला सगळी जनावर त्यांना काय मिळत.
तरी बरं नाहीत त्यात
हा शेंगा तेवढं फोडत होत बघ बिया बियासाठी. कोकणाला आता पावसा झारझरट पेरणी करतात ना तेव्हा. असलं सगळं मग काय दिवस बर बसून राहायची आणि तिथं असल्या भुका तर एवढ्या लागणार, का नाही ना काय बोलायलाच नको.
कस काय बसून बसून!
कायम बसून बसून बरोबर सकाळी बारा ला भूक हा आणि घरात इथं आल्यावर जेवण जात नाही बघ.
मला अगं तिथं पण आमची मावशिक नाही सकाळ उठल्या उठल्या पण हा जावा अंग धार काढायला जात होती मावशी कारण, त्यांची गाय आमच्या मावशी शिवाय कुणाला दूधच देत नाही. माझा तिला सवय आहे. की फक्त मावशीनच काढायच्या दधारा त्या दारात च्या नादात आमच्या मावशीला कुठे बाहेर पण जायला मिळत नाही. सकाळ संध्याकाळ धारा असत्यात आणि मग धराकड एक दिवस मी शार्दुल, श्रुतुदीदी बघायला गेलो धारा तर त्या गाईन धाराच दिली नाही बाई.
होय बघून चालत नाही लाता बिता मारत्यात.
हा तीच केली ना ते अस लात उड्याच मारायला लागली धारच दिना मग परत का आम्ही गेलो नाही, कारण त्यांना त्रास होतोय ना जर दुध! धार दिली नाही की, मग सकाळी उठ झालं ते धारा झाला की नाश्ता करतच होती. आम्ही नाश्ता करत होतो बसून मग त्यानंतर थोडं इकड तिकड टाइमपास एक मिनिट थांब काय ग काय? हा आलो आलो आलो!
मग थोडा वेळ इकडं तिकडं बसायचं म लगेच जेवायला नुसतं खायचं बसायचं खायचं. जरा फार्महाऊस कडे जाऊन यायचं, तीतून सात कार्यक्रम होत मग तिथल्या सीसीटीव्हीतलं सगळं टीव्हीवर लोवून बसायचं. तिथल्या त्यांचा साखरपुुढा सगळ सीसीटीव्हीवर पिक्चर सारखं बघून काढल.
मग आता काय करायचं काय नाही म्हणण्यावर करायला.
पण काय का शेताकडे गेलं तर त्यांच्यात केल्या गाई शान्या! आणि काय ग!
हा
घरांत का दिवसभर इकडं तिकड त्याने त्यांच चांगले
हम्म तरी तुला वृत्त त्या नंतर होती ग टाइमपास करायला कोणतरी अस
ब तिथ क तिथं तू एक तरी गमते अग कस काय काय माहि वेळ पण फास् रेंज पण हाय रेंजचा जर प्रॉब्लेम होता सोड--!
ह म्हणून
खराब नाही. हे होते ना बहीणभऊ त्यामुळ काय,
हा म्हणूनच गमते ग एकटं गेला जात नाही दिवस त्यांच्यासोबत टाइमपास करत करत जात य.
होय. आणि आता ते मावशीच्या मुलगीच पण कॉलेज संपलय, तिला सुट्ट्या चालूय त्यामुळे ती पण घरात आम्ही पण का घरी झालत
चांगला आहे मग चालतय तेवढं मज्जा येत तेवढ झालं तुझं तेवढ्या ट्रिप तरी झाल्या.
अग घरात बसून खुळी झालतो जरा बाहेर जाऊन फ्रेश होऊन,
आता माझ्या वरती वेळ आल्या बघ आता आपण जाऊया घे थोड दिवसांनी ती अंजली आल्यावर
हम्म्
शनिवारी आता पहिला बघूया क्लासच बघूया सर कवा येणार आहेत कंमफार्म तरी माहीती आहे काय?
नाही आज स्नॅप बघितलो शिरोडाला गेला गोव्याला
हा मग त्यांनी येत नाही. तीन दिवस तरी आता
बघू कीकवा येतील तेव्हा जायचं मेसेज कर त म्हणल्यात